मग ते झालं ते हेज म्हणालतो मी कॉलेजच, मग तिकीटच चालू होईल की रजिस्ट्रेशन?
अं जूनच्या पहिल्या आठवड्यात रजिस्ट्रेशन शेवटच्या आठवड्यापासन राऊंड चालू होत्यात म्हण किंवा
ह मग पहिला आठवडा आता आलाच की
हो रजिस्ट् म्हणजे आ रजिस्ट्रेशन चालू होईल
चार पाच दिवसच राहिले की आता
हम्म म्हणजे आता पहिल्या आठवड्यात म्हणल्यावर काय लगेच एक तारखेला चालू होतय व्हय
तरी पण ग पहिल्या आठवडा चालू व्हायलाय
हम्म आता मिश्र तर पहिला आठवड्यात इत इथ नाहीच हाय दुसऱ्या पण आठवड्यात इथ नाहीच हाय मग टेन्शन आलय
काय आहे आता तू नसलीस तर तिथं कुठल्या तर कॉलेजमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन कर त्यात काय आता
मला तस पण चालतय प न खर तरी पण आपण आपण एकत्र भरलो अस डोक्यावर
होय ते पण हा मला पण तसं वाटते म्हणजे सगळेजण एकत्र सोबत सेम कॉलेजेस प टाकलो असतो
एम कॉलेज काय आपल्याला मिळना अशक्य आहे सोड फ्ट
माज नाही मिळन अशक्य नाहीचय
हम् तुज्या कॉलेज मला खुळीबिळी आहेस काय मला कॉलेज वेगवेगळी मिळणार तुला कॉलेज शंभर टक्के वेगळी मिळणार
होय आणि आता असं म्हणून चालणारच नाही ग तुला कॉलेज पाहिजे मला तेच पाहिजे असं
ह
जे मिळेल त्यात समाधान मानून आपल्याला हे करायला प पाहिजे पर्याय नाही आपल्याकडे दुसरा आता
कॉलेजस मिळत असली तर तुम्ही एम सी ए करू नका तर आ
का नाही ग आपल्याला द्यात टाकण्यासारखा ऑप्शनच नाही आपल्याकडं प्लस आपल्याला आता जॉब मिळणार पण पॉसिबल हाय नाहीे हाय
मग म्हणून त्यापेक्षा हे केलेलं बरं
गप मिळाल ते कॉलेज घेऊन स्किल डेव्हलप करायला दोन वर्ष देवाला दिली म्हणायची
होय तेच की नी आपण मग काय आता तीन वर्ष वाया घालवल्याय आपल्याला बरोबर आपल्याला चांगल्या बुद्धी आल्यात आपण आता युट्यूब ला का तर वेगळे व्हिडिओज बघून काय तरी करून करू शकतोय
तुला सांगत होते की ते आपला एनव्हायरमेंट बदलला की आपली ग्रोथ होतीया आस समज मी पुण्याला गेलो मला लई माहिती मिळणार मी तुला दिल ग्रोथ तुझी ग्रोथ होणार आस
तेच की आणि आता नाहीच आणि आता आपण तीन वर्ष केलोय ते केलय आता पुढचे दोन वर्ष हे पा करायचं एन्जॉय करायच ते नाही बस आपल्याला हे करून चालणारच नाही आता
नाही एन्जॉय करत खरत अभ्यास पण करायला पाहिजे
कारण आपलं आ तर झालय आपण नाही तसं बघायला गेलं तर ह्या वेळात मोस्ट ऑफ सगळ्यांना जॉब लागून सेटल होत असतात सगळे
होय आता डिग्री डिग्री वाली पुढच्या वर्षी सेटलच होणार की ग आता राजनंदनी त्यांच्या कॉलेजमध्ये तेन कणी
तेच की आणि कसं आहे आपल्याला हे नाही ते आपल्या नाही घरातले बोलत नाही तर आपल्या जबाबदारी आहेत आपण झालोय मोठं आपल्याला जॉब पाहिजेच
अजून किती दिवस घरच्यांच्या जीवावर बसणार घरात बी होय प्रॉब्लेमस आलेत आता माझ्या भावाची तेन शिक्षण
तेच की अटलिस्ट लग्नाच्या आधी चार ते पाच वर्ष तरी आपण जॉब करायला पाहिजेच का नाही
हो यांच सगळं फिटायला नात नाही सोड आई बाबांसाठी कबळसाठीचं का?
तरी पण ग करायला पाहिजे स ग आपण म्हणजे आपलीच आपली कात सेविंग्स असतात आपली का तर स्वप्न पूर्ण करायची असतात
आता भारताच पण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणाले
ह मग ते आलं ण त्याचा खर्च हाय
हा आणि मुंबईला काय कमी खर्च असणार आहे गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तरी हॉस्टेल बिस्टेल
होयच की हॉस्टेलची फी फी भरपूर आहे.
तेच तर
बघायच आता मग त्याला त्याला काय कॉलेजची ती नसणार सोड गव्हर्मेंट कॉलेज मिळाला.
तरी ॲटटिस्ट आठ आठ दहा दहा अकरा
होय होय.
हं आणि इथन मुंबईला यायचं जायचं राहायचं जेवणाचा खर्च लय खर्च घरात असण किती पण वेगळ
मुलांना तर काय फी बी माफ पण नाहीये.
बघायचं आता बघूया सोड आपण आप आपल्याला आता सिन्सिअर पणान करायलाच पाहिजेलाय सोड
हं तेच की
अ जॉ आता जरी आपल्याकडे जॉब नसला स्किल नसल तरी दोन वर्ष आपल्याला दिल्यात म्हणायचं त्यात आपल्याला स्किल डेव्हलप करून व्यवस्थित करून सगळं हे करायला पाहिजे आपण काय म्हणतात त्याला अभ्यास पण करून रँकमध्ये पण राहिला पाहिजे आतापर्यंत आपण ऍव्हरेज राहताले सत्तर
नाटक करणार
तेच क ॲटलस आपल्याला पंच्याहत्तरच फुड तरी जायचं
होय होय पण एकदा ट्राय करायचं म्हणल तर
ते लय फालतू पणा केेलय ग हे तीन वर्ष आपण नुसत टाइमपास आणि त्यातला त्यात शेवट च्या वर्षाला तर आपण लईच टाइमपास केल.
हम्म होय शेवट तर आपल्याच तर आदल्या दिवशी अभ्यास करालतो तरी
अगं आपण नाही ऍटलिस्ट आपण एफ वाय ला आधी दोन दोन दिवस करायच सो एस वाय ला आल्यावर आदल्या दिवशी टी वाय ला आल्या
सकाळी व्हय व्हय दोन टाक इथं बघ तर आहे की मग शेतीतील जरा एवढं नाही पातळ करायच बोल
मगा मग आ पण ह्या वेळ तर हे
अग त गारविल तस घट्ट होत्या हम्म हॅलो
ते कर स्टेफीचा फोन मेसेज आलाय बघ
काय म्हणून?
कधी भेटायच आपण म्हणून मेसेज केल्या
हम् तिला काय हौस आल्या काय माहीत भेटायची
एकोणतीस तारीख फिक्स सांगू? अ काय भेटू वाटत ना मग काय असं बघ की मेसेज बघ व्हॉट्सअपला
मे मला केली मेसेज
अगं ग्रुप वर केल्या
हम्म! थांब ह पहिला हे कटविट व्यायचं बाई आणि फोन म्हणून म काय बघा ना
नाही नाही कट नाही होत नोटिफिकेशन मधन रिप्लाय दिलोय मी
काय केल्या आ ये कधी भेटायचं आपण सांगा की काय भेटू वाट ना अगं बाई हॅलो!
हा बघ मग काय मग रिप्लाय दे तिथं
मला वाटलं सात मिनिटाला येऊन कट झालं का काय? मला अजून पण तुझा इनकमिंग कॉल खवलंय बाई
कसं काय?
काय माहित
मला कॉल प्रोग्रेस असं दाखवालाय
मला इनकमिंग कॉल दाकवाले आणि टाइम पण पडलाय खरं
मग कॉलेज असता हुडका, चांगलं स्किल डेव्हलप करा हे नाजियाला सांगायची काही गरज नाही आ आपल्या दोघीनाच सांगायची गरज हाय लई
होय
कारण आपण दोघीच लई लई खुळ्यावानी करतोय गं
दोन-तीन वर्ष वाट लावलं म्हणटलेस
होयच कि होय लावूनच घेतलंय स्वतःच स्वतः त्ता
हम प्रत्येक कॉल ला किती रुपय देणार गं?
शंभर तर म्हणल्यात अभे आता काय माहिती?
हे आणतो
पहिला शंभर बोलले नंतर ऐंशी आलतं
तेच की बाकी ते आणि काय मी आता तीन चार अशा तीन तीन कॉल झाल्यात का नाही? एक पण रुपय वाढला नाही पहिला कसं एक टास्क झाला की पैशे एल वॉलेट मधले पैशे वाढत होती काय नाही?
हे इथंच हाय ह्या ह्याला काय सिस्टीम आहे म्हणत माहित नाही बघायला पाहिजे.
हम्म बघा नाही तर एवढं बोंबलत फोनवरच डोकं जाळत बोलायचं
बघ की तर आता मय आता आपले तीन कॉल झाल्यात तुझ बाहेर राहिलेले दोन मी उद्या करतो मला आता
मला पण बाई आमच्यात चल जेवा मम्मी शिव्या घालल आणि गेलत
बक्की मला पण मम्मी हाका मारून तेच की मग तेच म्हणलो आत् ता उद्या करतो म्हणजे उद्या सकाळी किंवा दुप्
उद्या दिवसभर बोलत तच बसुया सोड काय काम हाय
तोंडाला माझ्या फेस सुटलाय तहान लागलीया मला बोलून बोलून आणि असं नॉर्मल कॉल वर आपण बोलताना कधी तास जात्
जाती बघ की नाही आता टाइमच जाईना कनी
बग की किती वेळा आम्ही ते हेज्यात बघायलोय आता सपतंय म सप् बग की असंच होतय अगं आणि साधं बोलायला तर अर्धात तस
म्हणजे आपल्याला काय बोलायला विषय कमी नाहीएत सोड खरं टाईमच सपना
हा पण हा असं हाय आता काहीतरी विषय हे करून ठेवया उद्या बोलायला आता उद्या नाजिया ला तुला
नाव्याने केली तर मला पण करायला लाव नाजियाना तूला केली तर हंअ झालं काय नाही? साडे नऊ
आता तिला करायला मलाच फोन करायला पाहिजे. तिला
होय ते तर करणार नाय.
बग की जेवलीस का नाही म
पनीरची ती मामाची ते न मुलं आल्यात ग ते पण आत त मम्मी पातळ झाल्या म्हणून खाऊन गेली. हम्म
मग त्यात जरा कॉर्नफ्लॉवर टाक की कॉर्नफ्लॉवर
नको बाई ग जसे शिज‌उन घट्ट करत होते ना.
पण
तुझ्या बरोबर बोलत नाय ना ते टॉमॅटोच्या प्युरी पण पाणी ते मिक्सरचं भांड पण धुवून टाकलं आणि ते मसाला कालवल्याल पण धुवून टाकलो दोन्ही
सांगायचं विचारयचं लक्ष देेऊन कर काम जरा
हम्म चालतय ठेऊ काय?
हा झालं बाय बाय गुड नाईट बाय गुड नाईट.